ए बोल
ओय ऐक की आम्ही, सगळ्यांनी ठरवलंय की अं जांभळ तोडायला जायचं, जांभळ, करवंद आमच्या इथे एक डोंगर आहे. जवळ घरापासून एक दहा मिनिटाच्या अंतरावरती, तर तू येणार का?
हो जाऊ या की लई मजा येणार.
हो एक चार वाजता जायचं संध्याकाळी. हा, उद्या जाऊया आपण सगळे. आमच्या शे घरातले पण आहेत आणि बाजूचे पण आहेत. मग सगळे जाऊ या चार वाजता जेवण वगैरे करून जाऊया निवांत.
होय बर
ह जरा ऊन खाली होवू दे ना, मग ऊन खाली गेल्यावर बर पड त जरा थोडं, पण म्हटलं निवांत हाय
चालेल चालेल जाऊया.
ह येताना एक डब्बा वगैरे घेऊन यायचा मोठा, तुला हा तू आपलं साधाच घाल, उगच डाग वगैरे पडतात ना जांभळाचे. परत अ जंगलात गेल्यावर सगळं माती वगैरे सगळं असते त्यामुळे खराब होतात. चांगलं ड्रेस तर, साधे ड्रेस घालून ये आपलं हा आणि मुलांना पण आण तुझ्या बरोबर, सासूबाई वगैरे असतील घरात कोण त्यांना पण घेऊन ये मग, आहेत ना हा हा चालेल की मग, मी सांगते माझ्या मैत्रिण आणि ह्यांची मुलं पण आहेत.
हा चालेल चालेल.
चालेल, हे मग फायनलच करूया आपलं. हा हा, ठीक आहे ठेवू का?
चालेल ठेव.